हा बोला की होय जेवण झालं बघा भांडी चाललेत हम्म
हम हम
तुमचा आवरला असेल आपण हा हा
किती वाजते झोपायला
आता आवरायचं जरा साबूदाणा भिजत घालून उद्या शनिवार आहे
हम हा
जरा दही लावायचं
हां मिस्टरांचा असतोय ते
हा मिस्टरांचा असतोय
ह ह
जरा शाबुवडा वडा कर म्हणलं तर शाबू वडा करायचं
नाही तर किचडी करायचे मग शाबूवाड कच करताय तुम्ही
साबू वड्याला बटाटा शिजवून घेतेय एक पावशेर शाबूत असल तरी तर एक पावशेरला एक दोन कमी बटाटे घालायचे.
हम्म हम्म.
हम. बाय. आणि कुठं जरा गर्भगर्भगा बारीक करायचं.
हम्म हम्म हम्म हम्म.
आणि मग ते अ भिजलेला साबू आणि.. बटाटे शिजवलेलं एकत्र करायचं मलायचे. कुठ टाकून मीठ टाकून हिरवी मिरची बारीक केलेली.
हम्म हम्म.
माळ्याचं चांगलं भाकरीच सारखंच. आणि छोटं छोटं गोळ करून टळायचं.
हा ह.
चपटे करायचे जरा. आणि मग दही घ्यायचं दही जरा फी रवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात.
हा हा.
आणि साखर घालायची भरपूर गोड दही करायच.
हम्म हम्म.
आणि हिररी मिरच चिरून टाकायची त्यात.
म्हणजे त्याची फोरणी दयची का मिरचीची असंच टाकायचं.
ची कच्ची दही गोड असतंय ना, तिखट वडा असतंय त मग.. गोडदही असतंय बरोबर.
हा हा हा ह.
हम्
हम्म.
मग जरा शाबूच्या पापडया केल्या खायच्या.
हम्म.
अ तेवढंच असत बाकी काही नाही त्यांना काही नाही धई किंवा ताक. आणि खिचडी, नाय तर शाबू वड नी धई. तेवढं झालं तर जा.
व्हय कीं.
वरन उपाशीच.
हा हा हा.
हम्म कायमच असते व्हय शनवार.
हा. कायमच असते.
हम्म. पोर काय अभ्यास करतात. आमच्यात कठला वार नाही मीच करायच सगळं. माझा सोमवार असतोय मध्ये जरा.. मुलगीची शांती केते त्यावेळी ते भटजीने सांगितलेलं गुरुवार करा म्हनून...
हा.
अकरा गुरुवार केलंत. मग संकष्टी असतया, आनी..
म सोमवार आनी गुरुवार आठवड्यातना असतंय.
हम्म आताने आता गुरवार बंद केलं. सोमवार तेवढाच
रिकामा ऑडिओ
त्यामुळे सोमवार तेवढा धरतेय.
हा हा मग नवरात्रीच्या वेळ काय काय करताय नऊ दिवस काय कर
खिचडी फळ अ वर भात
हम्म
आणि ते भाकरीचं पीठ आणते मग त्याची कधीत भाकरी करायची
हम् हम्
ती तयारच पेठ आणत ना
हा म ते
हम्म म तेजी बाकरी हा करत
राकरत
हो घरेच की
हा हा कस करत
तेिकायला हे आऊट व्हायच्या राजगिरायच्या आणि मग गुळ पाक करायचा गुळाचा मोठ मोठ जरा भाजलेलं शेंगदाण जरा बारीक ब करायचं आणि मग ती पाकात पाकात घालून मग त लगेच बांधायचं ते ला उ शर ठेवायचं हम हम् तेवढं आपलं करतोय
हा
च्यात माझ माझ्यापेक्षा आमच्यात ह्यासणीच आवडते त्यामुळे ते राजगिऱ्याचा लाडू करतो
ह हां
आणि काय मग ते शाबूच तळे बटाट्याच शाबू बटाट्याचे एक पापड केले
हा
ते परत ते शहाबोची चकली आहे
हा मग आमच्या इकडं कस असते तिकट मीठ न खात करते ह
ह हा होय काय काय गावाला त
हा नऊ दिवस का ना तिखट खायचं ना मीठ खायचं ना फक्त शबू भिजवायचा आणि सेंद लाव सेंद मिट असते ना ते खडं मिळतात ते आणून बारीक करायचं मोठ मोठं खडं मिळतात ते
हा
ते बारीक करायचं आणि मग ते वापरायचं उपासनेमध्ये
हम्म हम्म हम् हम्
शेदाण कुठं फळ दूध ब ताक पण खात हम् हम् मेच ना टिकत नाही फक्त मीठ कोट आणि शबू असे किथडे करतात मगरताळ कि
हा
जन खजूर ते खात
पण असते काय मग नवर्रतन
ए ना अजंद इत
नाही ब
ह तेला
हम् हम् ह
आणि कोण कोण बस्ता उत्थापन करते हा हा हा करायला पाहिजे ते लवकर जबाबदारी आल्या ना तुमच्यावर
हम्म तेच की मंत नमु करायलागते
हम्म
एक चार पाच वर्ष मी पण उठता बसतच केलं
हा
परत मग नाही आता आता धरले तीन वर्ष झाला तर धरले
हा हा आणि त्या जर शीतापळ असत्या आ
हा होय आमच्यात पण आणतात क सत ना फुलं घालायला गेलं क नाही मगमी रर्जतन घेऊन येत
मग ते फळांचा सीजनच असते ना सगळ्या प्रकारचे फळ मिळतात
मिळते थोडे
आता ह्या दिवसातच फळ जास्त मिळत नाही
हा आता काय कुट क लिंगड केळी हे असलच की
आंबो
हम हम आता क र
बंद झाली आता आणि अह चिखू हा कुठं तर चीकू असत चिकू पण जास्त नसतंय
होय आणि फळ पण आता किती मागलेत
ते आता नवीनच असलं तर पिवळं खरबुजून निघाले बघा
होय ते छोट असते
ते निघाले आता एक असते ग बाजार हा हा
त्यांनी बाग तेजे तेजे होते चांगलं पैशे आपल्याकड नाही तिकड पटवत मुंबईला तेन तिकड दिल्लीला अस पाठवतात खरं चांगलं त्यांना बघा पैसे झाले
हा होय होत असल
आणि ते चांगलं लागतंय म्हणते त वेल असतोय तेे पण
हा हा
चांगलं लागते म्हण
हो
होय आमच्या त्यांनी कवा तर र आणतेच बाजारात ना मी पण नाही खात पण आमच्या त्यांनी आणत्यात बाजारात मीठ लावून खायचं त्याला
हा हा आणि ते आता ड्रॅगन फ्रूटच निघालेय बघा मग आहे ते कस औषधी आहे हो म्हणून ती मागलय माग
ह
आणि त्याच झाड पण म्हणजे मोठच असतो यावरती ड्रॅगन फ्रूटच हम्म काट्याचअसतय
हम्म ते निवडुंगाचं झाड असते बघा
हा हा तस असतय मग आता राहण्यात काय असतय तुमच्या
रामचय आता ऊसला हवायचांय अजून
लाऊलं नाही काय
नाही अजून आता पाणी नाही ना मिळाना झालय पाणी
हा स्किम सुया शरय प सोडल्यात नाकूर तोडल्यात
हम् हम
पाण्यासाठी थांब
हम्म हम्म हम्म हम्म
मता ब कधी पाणी एल त वा आता जरा चालू झालंय बस तिकड आता की पाण्यात आपल्याकडे फाटा कधी चालू होईल तर आता आमच्याकडे
होय
ते असं प आमच्या पण शेतात असं म्हणजे कशाच झाड नाही ख आमचं
हम्म हम्म हम् नारळ वगैरे लावून नाहीेत तुम्ही पण
लावता येत नाही हो मध्येच राहणार ना बाकी कडे नाही श सची
हा हा हा हा
मध्येच कुठे लावायचं आणि काळ भुसभुशीत त्याला नाय ना
हा हा
मग ते मुळ ध राहिल तर त्याला जागा पाहिजे.
आणि हा हा ह केळी वगैरे पण तुम्ही लावत नाही?
नाही लावत तुम्ही जां मध्ये इच्छत असल्या मला आवलेच नाही ना.
हा
कडला लावावं म्हटलं तर दुसरा्या अस अस सऱ्यांच वगैरे शेत आहे वगैरे कायच नाही.
हा असं अखंडचा आहे काय?
ट्या पट्ट्याला मेत
हम हम् हम्
तकराच्या चौघांच्या
हा त्यामुळं काय करता येत नाही.
मग आम्ही मध्येच आहे ना. तिकड एक ससार आहे तिकडे एक ससऱ्यांचीेत आहे. त्यामुं काय करता येत नाही.
हम्म पोर काय अभ्यास करत असतील आता?
हा नाही गेलंत बाहिर त्याज मोहरम च,
होय ते वाचते सारखं.
हा
आणि आता सुट्ट्या दोन तीन दिवस म्हंटल्यावररं काही आहे. बसतेत निवांत आपलं. हम होय क काही नाही.
हं अभ्यास तर करायला नको आता ह्या वर्षी दहावी आहे बघा. छोट्याची खर करत नाही बघा अभ्यास.
हम्म ऐकत नाहीत पोरं.
हम्म म पास झाल म्हणजे बस म्हणते.
हो कि